हॅलो
हॅलो हा येत का आवाज
आवो कॉल कसं काय हे झाला कट झाला. काही तरी प्रॉब्लेम मुळं झाला ब
लागलं किती वेळच हा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय वाटतं. आता येतोय क्लिअर आवाज
हो आता क्लिअर आवाज येतोय, माझ्याकड नाही नेटवर्क काही, एखाद्या वेळेस
नाही नेट, नेट तर तेच हे ना, हे मी ब्लू ब्लूथूट लावलेलं त्याने पण होत ते
हा, ब्लूटूथ मूळ होत असंलं आवो, ब्लूटूथ हे बंद करायचं. कंपल्सरी असतं, हो का कम्पल तरी असत ब्लूटूथ तुमचं कंपल्सरी यूज करता काय म्हटलं, बी ब्लूटूथ? नाही का
दुसरे पण काम करते हं मुलं शाळेतून आले. तेच्यान मग कसं काम पण होतं, सगळंच होतं
हा, हा ब्लूटूथ मुळ सगळं मॅनेज केलं जात ना
तेच हे ना ते पण हळूहळू लूज हो
हा, हा, हा, हा आवाज, आवाज ब्रेक होतो त्यामुळं
ते टास्ककींग वर्क्स चालूयं
हम्म
तेच म्हणलं टास्किंग वर्क चालूयं मल्टी टास्किंग चालूये बिझनेसतली सगळंच चालूय
हम्
तेच हे ना
आणि करावंच लागतं ना, बिझनेस पण
कट झालं काय? म्हणजे कळालच नाही मला, कॉल कस काय कट झाला कळालच नाही हा म्हणलं कॉल कस काय कट झाला ह, ह नेटवर्क आहे ना? हा वातावरण नाही ना नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ लागलाय
हम्म वातावरण व्यवस्थित असलं की मग काही नाही आता हे, वातावरण चेंज झालेलं हे ना हम्, त्यामुळ म नेटवर्कला प्रॉब्लेम येतोय. हम्म
मस्त
तेच म्हणल, हम्म
हम्म
हम्, आता मुलांची अभ्यासाची तयारी करावी लागन, हम हो, छोटा आलेला हाय, आणखी मोठा बाकी हेय यायचा. हो, एक्झाम चालूयं त्याचे पेपर चालूयं त्या ते मुलांचे त्यामुळे. मग तुमच्या मुलाचे चालूयं पेपर की झालेले हेय?
पेपर ती सगळं एकत्रच
हो का
तेच मंग काय चालून, चाललय म आणखी काही नाही आता. ह ह.
तेलाचे चे दर खूप वाढले म्हणलं.
हो. तेलाचे भाव वाढले आणि हम्म.
ते म्हण. सगळंच वाढलं.
हम्म. हो.
ते ना सरकार सगळेंच वाढून टाकलं आता.
हो. प्रत्येक गोष्टीला तसच झालेलं आहे आव. हम्म.
आता काही तरीशिलेच.
हम्म.
आता काहीतरी आणि ऑप्शन्स नाही आता
हम्म. काहीच ऑपशन ठेवलेलं नाही त्यांनी.
तरी सुरुवात करणे आपला पण
हम्म.
काहीतरी सुरुवात करणेस तेच म्हते ना आपल्याला आता.
हो.
काहीतरी अपडेट चालू करणे आपल्याला पण.
हम्म.
जाऊ ना आपन कुठे तरी असं छान फिरयला वगैरे.
चला ना करा प्लॅन तुमचा. हम्म. सगळ्या एकत्र हो हो. जाऊ ना एकत्र प्लॅन करू सगळ्या म्हणजे आपण. तुमच्या फ्रेंड माझ्या फ्रेंड म्हणून सगळ्या एकत्र प्लॅन करून जाऊ आपण फिरायला. हम्म.
हो काहीतरी फिरायच. फक्षण ठेव काहीतरी. तेच ना. हम्म. बघायला भेटत. शिकायला भेटत. मुलं पण थोडं फ्री राहत.
हो ना.
ह ना.
मुलांना सुट्ट्या असते तेव्हा जाऊ आपण आता.
हो हो तसच.
हम्म. मुलाना सुट्टी असलं की त्या वेळी जायचं.
हम्म.
आता एकदम